हॅलो.
बोला आवरडली का म
चालू आहेेत. हो तर शाळा आणि कॉलेज. दिवस जे असतात ते आपण आठवण करून
हो ते आठवणीचेज. ते दिवसच असे वेगळेेत आपल्या आयुष्यातले की
कधी न विसरणारे दिवस आहेतेत आयुष्यातले. हम्म आणि ते आठ आठवणी आपल्या मनात कायमच राहणार.
हो हो तेच म्हणजे एकतर आपण कॉलेज थोडफार विसरूते पण शाळेतला आठवणी माणूस कधीच विसरू शकत कारण ते दिवसच एवढे वेगळे होते आपले म्हणजे आपल्या आयुष्यातले की म्हणजे इतकी आपण म्हणजे ते आपण आपल्या अ
हो तिथे कुठली चिंता नसते फक्त अभ्यास आणि खेळायच. मित्रैमैत्रीणसोबत.
हो ना. तेच ना. किती म्हणजे खूपच आपण म्हणजे आपल्याला एवढा भार पण नव्हता ग, आभ्यासाचा तेव्हा. आपण मन सोक्त जगाय चो खेळायचो. एकदम अस खूप छान होत आपलं आयुष्य. आणि आताच आपण बघतो. मुलांचं आयुष्य, आणि शाळा. बापरे.
खूप त्यांना स्टडी लोड आहे. आपल्या वेळी एवढं नव्हतं.
हो ना. खूपच. आताच्या मुलांचं म्हणजे, त्यांना काही, म्हणजे त्यांना कमी. आणि आपल्या त्यांच्या, आयांना जास्त त्रासे. मित
हो बरोबरे ते पण. सारखं काही ना काही ऍक्टिव्हटी असते. हे करा. ते करा. आणि ते पेरेंट्स लाच करायला लागतय, सगळं.
हो ना. तेच ना. आई वडलांना सगळं करावं लागतं. आताच माझ्या बहिणीचा फोन झाला होता मला. एक दहा मिनिटापूर्वी. ती म्हणते की, दोन दिवसात चार प्रोजेक्ट केले मी. माझ्या मुलाचे. बोल. ते अक्षरश कंटाळाला बोलते. आणि ते पण अस की, रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत जागू ना गं म्हणजे आपल्या काळात. तर आपण कधी प्रोजेक्ट् पण नाही केले. मला तर आठत नाही. कि म्हणजे, आपल्याच शाळेत असं आपल्या आई वडिलांना कधी, आपला शाळेचा त्रास झालाच नाही. की आपण डायरेक्ट शाळेत जायच
फक्त मिीटिंग असायची तेव्हा यायचे, बास.
हा तेच. माझेत आई वडील तेव्हा पण नाही आले. कधीच. आ नाही की पॅरेंट्स मिीटिंगला पण आलेले नाहीये. एवढं तेव्हा. आणि आ त्याच ज नाही आलं त. ते पण त्यांना लगेच मेसेज येतो. की तुम्ही आले का नाहीत.
आता तर, तेनी सारखंच मिटिंग ठेेतात. आय थिंक सो मला वाटतंय. महिन्यातून एक दोन वेळा तर असतेच. त्यांची.
हो ना. खूप. एकदमच हे करतात. आताचं म्हणजे आताच. मी आता माझा मुलगा नर्सरीलाय. तर एक तीन महिने पण नाही झाले. तर आता त्यांची पीटीएम ठेवलीये. आणि ते झाली की लगेच आज झालं होता. ह्या शनिवारी आणि लगेच पुढच्या शनिवारी सेम तसच. म्हटल बा
हो. माझी अजून लहाने पोरगी. अजून तिचा आता नेक्स्ट इयर, ती जाणार शाळेला. आता पंधरा महिन्याचे तर, मला पण थोडंफार जे काय माहित आहे. त्याच्यावरन मी बोलत आहे. ते आजकालची शाळांचं वेगंच आहे. पद्धत सगळी.
आता समजेल तुला. पुढ थडंस दिवस जाऊ दे. आ माझ शाळेत तर आमचं कसं असायचं. पहिले मला शाळेतली एक गोड आठवण, आठ वते, आवडती. ती म्हणजे आपली मधली सुट्टी असायची ती. म्हणजे तेव्हा असं व्हायच की, कधी मधली सुट्टी होते. आणि आपण कधी डबा खातोय. आणि मग मित्र मै
एकमेकांच्या डब्यात. विचारायचं तू काय आणलेस. तू काय आणलेस. आणि एकमेकांच्या डब्यात न खायचं.
अगदीच. माझी एक मैत्रिण होती. ती वटान्याची भाजी इतकी सुंदर तीची आई बनवायची. म्हणजे ती मला अजूनही अठवते ग. म्हणजे ती ती एक चव आहे ना. ती माझ्याक आता जिबेवर हायली.
हो बरोबर. सेम माझी पण एक मैत्रिण होती. ती अजून पण माझ्या कॉन्टॅक्ट आहेत. आणि ति पण आणायची. मला पण तिंच जेवण खूप आवडायचं. आणि तिला आमच्या पद्धतीच जेवन तिला आवडायं. त आम्ही एक्सचेंज करूनच खात होतो रोज.
अच्छा. म्हणजे ते कसे गोड गोड आठवणी. आणि आपण मधली सुट्टी झाली तरी, मग आपला जो डब्बा असायचा. तो खाऊन आपण लगेच बाहेर खेळायला जायचो. आणि तेव्हा पण एवढे मनसोक्त खेलायचो आप पण ती सोनसाखली असू दे किंवा अजून काही काही खेळ असायचे ते असे बिंदच खेळायचो म्हणजे असं तेव्हा आपल्यामध्ये अशी मुलगा, मुलगी अशी त्याच्यामध्ये काही ताट तूट किंवा अशी काही असुरक्षि नव्हती कोणत्या गोष्टी जे ना आत्ताचं म्हणजे बघायला गेलो पण तर खूपच एकदमच असं मुलगा मुलगी म्हणजे खूपच असं हे,
बदललाय सगळं काळ आता होय. ते आधी कसं शाळेला आपण पहिला दिवस असतो रडत, रडत आपल्याला पालक सोडायला जात. आणि दहावी जेव्हा संपते शेवटचा दिवस असतो तेव्हा शाळा सोडायला नको असं वाटतंय म्हणून आणि डोळ्यात पाणी येते आणि तती आठवणीच एवढे चांगली असतात तिकडे
खरंच ना मग आम्ही तर मी तर आधी गावातल्या शाळेत होती तेव्हा तर काय म्हणजे तेव्हा पण खूप मजा यायची पण जेव्हा अ पाचवी ते दहावी माझ बाहेर शहरामध्ये शिक्षण झालं मग तेव्हा तर ती एवढी अशी उत्सुकता होते की बापरे आता मी बाहेर शहरात जाणार. ग म्हणजे खुप अशी ती शाळेची गोड आठवण की कधी मी म्हणजे नवीन, शहर बघायला मिळणार होतं आणि रोज त्यात नवीन शहरात जायचं होतं. मग ते कसं खूप मनाला अस ते अजूनही आठवते की तो एक दिवस होता तो पहिला दिवस होता माझ्या शाळेचा शहरामध्ये म्हणजे ती खूप म्हणजे अशी गोड आठवण आहे माझ्यासाठी आणि ते तो क्षण अजूनही आठवतो मला माझी मैत्रीण भेटली होती. आणि तिचं गाव म्हणजे आमचं माझ्या जवळच होतं. म्हणजे त्याच्या मामाचं गाव होतं ते मग त्याच्यावर आमची ओळख झाली. आम्ही अजूनही कॉन्टॅक्टमध्येध्ये मग क्षण आहे तो माझ्यासाठी खूप खास आहे.
बरोबर आहे आणि दुसरं एक मला आठवते. किंवा आपल्याला ते गृहपाठ होमवर्क जे द्यायचे स्कूलमध्ये तर ते केव्हा करून जायचो आपण केव्हा न केल्यामुळे जी शिक्षा भेटायची. आणि मित्रांसोबत ती शिक्षा खायला पण ते खूप आवडायचं मजा यायची. तेनि असं बा क्लासरूमच्या बाहेर आपल्या, आम्हाला थांबायला लावायचे आणि तिकडे पण आम्ही मस्ती, गंमत, मजा करायचो. तर ते खूप आठवते अजून पण मला
हा हा मी अस कधी मला अशी शिक्षा तर नाही मिळाली म्हणजे जशी कधी क्लासरूमच्या बाहेर नाही राहिली मी
मी पण एवढं नाही राहिले पण मला आठवत. एक असा किस्सा झालता तर माझी मैत्रिण मला सगळं सांगत होती. पण ते अजून मला आठवत आहे तर तिला असं शाळेतली प्रिन्सिपल ओरडत होत्या आणि तिला हसू येत होत खूप आणि तिला बघून दुसऱ्यांना पण असू येत होत तर हा ती म्हणजे माझी मैत्रीण अशी होती तिला कुठल्या पण अस गोष्टीवर हसूच येत होत आणि ती सिच्युएशन बघत नव्हती, काय चालू होती आणि मॅडम तिला खूप ओरडले. आणि तिने मला सांगितलं तर ते मला अजून आठवतय द सगळं तिनं करून दाखवलं मला कस कस कस झालत ते डेमो करून दाखवलेला.
अच्छा ते मला तर असं मी जेव्हा मॉनिटर असायची तो मला खूप दिवस आवडायचा कारण मग तेव्हा आपल्याला काय कळतच नव्हतं ना ग आपण कुणाला पण सगळ्यांच्या मध्ये मुलांना की जो बडबड करेल गुण मस्ती करेल मग त्यांची
हो नाव लिहायचे मी मॅक्स मॉनिटर होते ते मला आठवते आणि कोण होमवर्क वगैरे केलं नाही तर मला नाव लिहून द्यायला. पाहिजे होत रो मॉनटर होते एका रो त्यांच होमवर्क चेक करायला सांगायची मला मॅडम आणि कोण केलं नाही ते नाव द देत होत.
हम मी पण तेच मग मला तर मला एक तो किसा आठवतो एक माझ्या वर्गातला मुलगा होता. म तो खूपच आगाव म्हणजे जास्त आगाव होता तर, त्याचं नाव मी सारख त्याच नाव लिहायची काय झालं की कारण तो मस्तीच खूप करायचा. तर मग एक दिवस मला बोलला होता मी मॉनीटर झालो ना की मी पहिल तुझच नाव लिहीन. तुझंच नाव लिहिणार पण त्याना कधीच त्याला टीचचरने सरने कधीच मॉनिटर केलच नाही. त्याने विचाराने, माझ्यामुळे एवढा मार खाल्ला होता एकदा मला ते आठवते म्हणजे अक्षरशा आपल्या शाळ आपल्या गावामध्ये कसे होते आपले जे सर वगैरे होते ते बिंदस मारायचे मुलांना आताच नाही त्याला एक अगदी म्हणजे पट्टीनी एवढं जोरात मारलं होतं ना त्याला नंतर मला खुप वाट वाटलं होतं.
बरोबर आहे आम्हाला पण मारायचे अगोदर असं शाळेला यायचं टायमिंग लेट झालं की आम्हाला पण मॅडम मारायचे हातावर ते खूप जोरात लागायचं.
हो आणि ती पट्टी असायचीच हची आपली लाकडी पट्टी असायची ती. जोरात लागायचे बापरे आमचे तर काही सर त्याशी काठी ठेवायची अगं बेटाची काठी असायची ना ते ठेवायचे बापरे डेंजर खूप अस काही काही शिक्षक पण तेव्हा आपल्या आई वडील पण म्हणजे शिक्षकांना ओरडत नव्हते कारण त्यांना माहिती
हो आपल्याच मुलांच्या चांगल्यासाठीच कराल्या त त्यांनी आताच चालत नाही हो, आताची मुलं हम्म
तेव्हा तसं म्हणायला गेलं तर आपले आईवडीलच शिक्षकांना तेवढं म्हणजे अ त्यांच तेवढा आदर करत होते म्हणायचं झालं तर म्हणजे शिक्षक म्हणजे आपल्यासाठी खूप असं अ खूप काही होतं आपण शिक्षकांपुढे किती आदराने वागायचं पण आताच आपण जे मुलं बघतो त्यांचं लक्ष बघितलंस ना तू कसं आहे.
हो असं एकदम ते आले की असं आपण त्यांच्याशी रिस्पेक्टफुली वागायचो. आणि त्यांनी जे काय बोलेल आपण सगळं ऐकायचो पण आणि त्यांचं प्रामाणिक पणे आणि दुसरं एक आठवत आहे शाळेची गॅ स्पोर्ट्स डे ते दिवस पण खूप आठवतात. प्रिन्सिपल मॅड आम्हा मरा ठी गाणं ग दिलत डान्स करायसाठी पण आमच्या ग्रुपला हिंदी सॉग पाहिजे होत तर तेव्हा त्यांनी ते अलाउड करत नव्हते तर ते कस हिंदी सॉग वर कस डान्स करणं सोपं असते ना आणि ते मराठी हिंदी मध्ये खूप अवघड जात होत आम्हाला शिकायला.
हम्म हम् आच्या मला स्पोर्ट्सच्या आवड कारण मला स्पोर्ट्समध्ये मी खूप
हो हा मी पण घ्यायचे स्पोर्ट्समध्ये इव्हन सर्टिफिकेट पण ते बघितले ना तर ते आठवणी एकदम ताज्या होतात.
हो हो माझे तर रनिंगमध्ये एवढे सर्टिफिकेट होते माझ रनिंगमध्ये कुटल्या पण म्हणजे दोनशे मिटर चारशे मीटर असुदे सहाशे मीटर असू द्या किंवा आठशे मीटर असू दे माझा हा पहिला नंबर फिक्स ठरलेलाच होता.
छान की, माझा पण खो खो, कबड्डी आणि रनिंग आहे आणि एक डान्सचा मिळालेला सर्टिफिकेट आहे गॅदरिंग मध्ये
कबड्डीच नाही मला कधी पण मी खो खू छान खेळायची खो खोमध्ये पण मला आवडयचं.
हो खो खो माझं पण खूप छान होतं मी खूप वेळ आऊटच होत नव्हते तर ते पण मला खूप आवडायचा.
मज्जा यायची पण ना खो खो खेळायला म्हणजे ते वेगळीच मजा यायची आता पण बघायलाच नाही मिळत जस खो खो वगैरे कोण खेळताना नाही. असतात शाळेत मध्ये वगैरे ते आपण काय आताची मुलं मोबाईल घेऊन जातात शाळेत ते काय अभ्यास
त्यांच्यातच त्यांचं लक्ष असतंय.
हा ना आताच आणि त्यांचं म्हणजे त्यांचं बोलणं वगैरे पण त्यांच टॉपिक वगैरे पण खूप आता म्हणजे चेंज झाल्याल आाताच्या मुलांच कोणत्याही टॉपिक वर बोलू शकतो.
तर
आपल्या काळातसुद्धा आपणत हो बरोबर.
हम्म!
आपण फक्त आपल्या ह्याच्या व्यति व्यच व्यतिरिक्तच बोलायचो की आपण घरी काय केलं मग आज बघायला हे केल ते केल पण आताच्या मुलांचे टॉपिक आणि त्यांचे विषय म्हणजे पूर्ण जगाच्या बाहेर
आणि एक आठवते मला तर एक्झाम्स एक्झाम्स डेज आठवतात मला शाळेतले परीक्षेचे दिवस जे अस तर ते माझ मॅथ्स मध्ये खूप चांगलं होत मला एक ते आउट ऑफ ऑल आलते मार्क्स तर मॅडम मी माझ बोर्डावर पेपर लावलेला तर ती गोष्ट मला अजून आठवते आणि मग मी जणू एक्झामच्या आदल्या दिवशी सगळी माझी मित्रे आण मैत्रिणी म्हणायच्यात. तु आम्हाला शिकव त्यांना जे पण डाउट्स असायचे ते मी ग्रुप स्टडी आम्ही करत होत. तो ते पण मला दिवस आठवतात की कसं आम्ही करायच ते स्टडी आणि ग्रुप स्टडी केल्यान नॉलेज कसं वाढत होत.
चांगलं हाय चांगलं हाय! छान वाटलं मला तुझं अ सगळं ऐकून.
मला पण खूप छान वाटलं ठीक हाय. चल ठेवूया आपण धन्यवाद! नाही.